बोला कि
मुलगा विचार झाला तुझा, मग आता मी म काय करते त्या मॅडमाच्या कानावर घालते.
पहिलीपासन, कितवीपासन लहान मुलां ऍडमिशन करून घेत्यात हे विचारा निदान तिला कळाय तर पाहिजे पहिलीपासूनच घेत असतील. तिच्या जरी आधीपासून घेत असली तरी चांगलाय लावतो, आम्ही क्लास त्याला. काही एखादं काम राहिलं तर राहु देत ते तेवढा क्लास त्याचा करून घ्यायचा.
हा, क्लास एक तास असतय. शनिवार, रविवार फक्त दोनच दिवस ग तेवढ ऍडजस्ट होतेयच की.
ते होतय. ऍडजस्ट होतंय फक्त त्याला कळूस तोवर तो बसाय पाहिजे बघत. त्यानी शिकवतील तसं शिकल पहिलीला जा गेल्यानंतरच असणार आहे शक्यतो.
हा, तो ऑनलाईन ला अस एक तास एका वेळी जागी बसायला
बसाय पाहिजे हा.
होय, त्यांनी एक, दोन सेशन पहिला करून बघत्यात. बसतोय का? काय करतोय? मग तुला सांगतील की.
हा तेच की. होय, होय! नाही फक्त विचारा, तुम्ही क्लास कितीवीपासून घेताय?
हा, असं एक मुलगा आहे मी सांगतेय छोटा असे म्हणून त्या मॅडम तर स स्वतः म्हणत- होत की जेवढी छोटी मुलं असत्यात ती पटपट शिकत्यात.
हा हा
म्हणजे त्यामुळे त्या ज होईल अस मला वाटत
वाटते हुशार येतो त्याला जरा जरी असं शिकव ना आम्ही एबीसीडी ए फॉर पल ही नंतर शिकलाय एबीसीटी झेडपर्यंत मानतोय
हा
काल झेडपर्यंत अ लिहायला नाही अजून फक्त काढतय लिहायला नाही अजदम हा ऐकून ऐकून झालंय घरात आम्ही कस सगळंक्त लावलं घर भरून पूर्ण हा फळांची ना फळांची फुलांची सगळे लावल्यात मग त फक्त वाचवून सांगतो हे फुल हे फळ
हा बरोबर आहे कि येत जात ते नजरेसमोर पडतेय ना
फक्त अ आईचा तकता तेवढा फाडला येते ना तेवढं ते आईच तेवढे त्याला जरा माग राहिले
हा ते पण पाहिजे ग बनवून लाव
हा ते लावतो की आता गेल्यावर नवीन आणायचा आणि लावायचा
हा
डलाय ना तो एक काठी घेतोय आणि असं वाचतोय सगळं वळीनं
हा मग चांगलं आहे सो वओळण चांगलंय मुलाला
प कला ना कोण पण त्याच एकदा रिव्हजन घेते त्यातलं
हा मग चांगलं आहे
हा फक्त लिहायला नको म्हणतोय हा तसं करतोय
सासूबाई शिकलेलं आहे ते चांगलं तुझ्या
हम्म त्यांची बारावी झालेली आहे बारावी होून त्यांने आयटी ला ऍडमिशन घेतलं होतं नंतर मग घरचं नंतर मग हा नको म्हणाली नंतर जायचं सरी पण त्यांच झालं आयट्या वायरिंगच
हा काय मुले आहेत का
हा कर देत कीता आता मग वायरमन नाहीत मुली आमच्या घरवातली वायरमन मुलगी आहे
हो आमच्यात पण आहे ग मुलगीच आहे ह ते य ते करून होत ते मला माहित नव्हतं का मला
होय का म्हणजे मी कुठे शाळा शिकले एवढी म्हणजे आठवी झाल्या
हा हा आमचे दीर पण य त्या्या म्हणजे आमच्या दादांच स दिराचा पण आयटीआय झाले प्लस बिझनेस कमदनं बीकॉमध त्यांच पूर्ण ग्रॅज्युएशन झालंय नंतर त्यांनी टॅटायपिंग ी आ तरी क आम च पण आयटीआय केलाय मग तिनी आता वायरमेट परमनं झाले त्यांिनी वायरमेंट पलीकडच म्हणजे आमच्या चुला सासूनचा मुलगा
वर
हम्म
चांगलंय चांगलंय
आता लायटीस आणि घरात काहीतरी करायचं असलं की नाही शक्यतो घरच्या घरीच सगळं परवा आता फ्रीज आणला होता म्हणजे मागच्या ते मागच्या वर्षी घरातच त्यांच त्यांनी ते बोर्ड तयार करून हे तेन करून त्यांच त्यांनी हे केलं. नाही नाही दीरांनी, सासुबाईणी नाही एवढं
हा हा हा..
आर डी च करत्यात नाही.
हा हा हा बरोबर बरोबर.
शिकलेले असल्याचा तर मग फायदा पण असतोय ना.
होय अगं तेच म्हणतोय शिकलेलं कुठे वाया जात नाही म्हणतातच की, काय पण कुठ कुठली पण गोष्ट शिक तु कुठे ना कुठे त्याचा उपयोग होऊनच जातोय.
जातोय.
म्हणून शिकत राहायचं. वेळ वाया घालवायच नाही. नवीन नवीन काहीतर काहीतर शिकत राहायचं असं करतोय पोरासनी आपण माग लागतोय, माझ्या पण त्यांना काय शक्य होईल तेवढं करतच बसतय.
हा हा माहितीहाय चांगलंच.
हा एवढंच काय फक्त हा माझ्या शिक्षणाकडनं कमी पडलय आणि आताच ते म्हणतोय ना आपण सतरा नंबरच फॉर्म ते लयच लांब पडलाय ग. द पंधरा वर्षांचा गॅप आहे.
चालत असल तर भरूया ना मग
हो गॅप लय पडलाय. आणि सुटायला पाहिजेत कि मला गणिताच जरा भितीच वाटत्या.
सुटतील की एवढं काय आता मुलगा अब्याकस तेन झाल्यावर त्याला जरा गणित सांग म्हणायची अस तसं करायचं. माझ्या पण चुलीत चुलीत बन काय केलं तिचं पण नवीच लग्न झालंत. माझ्या वयाचीच आहे ती लग्न झाल्यावर चार का पाच वर्षांन तिंन डायरेक्ट मग फॉर्म भरून पेपर दिल्या, नंतर दहावी पूर्ण केली, नंतर बारावी पूर्ण केली. अकरावीला घेतलं ना ऍडमिशन तिन? बारावी आर्ट मधनं पूर्ण केली, चांगलं पडलं तिला पण त्यांचं पण असं भरपूर आहे. ह घरात असं काय नाही ते नाही, असं चार पाच देसी पी ढमपर सगळं हाय. म्हणजे श्रीमंत हेच्यात दिलयं नाही तिला स्थळ आल्या आल्या? त्यामुळं खरं तिन शिकलं.
हो आपला जिद्द पाहिजे ना, शिकायची पण ह इच्छा पाहिजे.
हा.
हम ताप आलास नाही. आणि काय म्हणतेस?
काय नाही बघा. वारं सुटलंय चार वाजता पाऊस आहे म्हणून, सांगितलंय काय काय होतेय काय माहित आता.
कुठं सांगितलं?
हो नेटला सांगितलंय वाढतं चार वाजता पाऊस हाय म्हणून.
हा हा तस खरोखर पडतोय पाऊस?
पडतोय आपल्या इथं नाही पडला ना, साईड तरी पडतोय अ तो पाऊस.
होय, त्या म्हणजे अंदाज असतो ओ.
हा खरं पडतोयच तो सांगितले म्हणल्याव पडतय ते आता वारं सुटलयं बघा अस ऊन कडक नाही इकड असं आभाळ आभाळचं आहे.
ह आमच्याकडे ऊन तावाय लागलंय भरपूर.
हा इकडं आभाळ आभाळ येतेयं, आणि जरा ऊन पडतयं. ते अस व्हाय लागलयं.
इकड भरपूर ऊन हाय बघ.
हा हा. चिप्स तेन केलासा उन्हाळ्यातल?
नाही ग बटाट्याचे चिप्स करत नाही मी. शाबू आन बटाट्याची पापड्या करतोय.
हा हा.. ते मग तळ्यावर पांढरे शुभ्र होत्यात?
होय.
हां हां.
एक किलो शाबूला एक किलो बटाटा घालते मी. चिप्स सारखंच लागतय ते
ते वय मग शाबू
आणि जरा जास्त का कॉनडेटीत होत्यात नाही त्या. काय म्हटलीस. नाही नाही भिजवतोय का?
मग पूर्ण असं जास्त भिजवायचं काय त्याला?
भिजवायचं आणि शिजवायला एक लिटर वर पाणी ठेवायचं एक किलोला म्हणजे एक दोन तांब्या. शाबू हा शाबू भिजायला आदनात घालायच
हां.
ऐक तुला सांगतो एक किलो शाबु आपण भिजवलोय रात्री मग सकाळी उठून त्याच आपण हे तयार करायचं आदन अ... एक, एक लिटर म्हणजे आमचा अर्धा लिटरचा ताम्बया आहे त्यात दोन लिटर दोन तांबे पाणी घालतोय मी मग त्यात जरास मीठ आणि पापडखार म्हणजे पापडखार एकदम थोडासा, एक छोटा चमचा घालतोय मी, जरासच खुसखुशीत व्हायला आणि त्या सगळं शाबू त्यात घालायच. उकळी आल्या वर पाण्याला.
हां.
आणि नंतर एक किलो बटाटे आपण किसून घ्यायचे पाण्यातच किसून घेऊन म्हणजे ते स्टार्च जवळ बटाटयातंन निघून जातय. आणि एक दुसऱ्या पाण्यान धुऊन, त्याचा किस घ्यायचा आणि तो केिस टाकायचा त्या आदनात. बटाटा किसून घालायचा पापडात. हा पळी पापडच की
हा हा, मला वाटलं ते माहितीये का? आसं हा लाटतेल पापड वाटल. पळी पापड माहतीेए.
हा नाही पळीपापड करतोय, आमच्यात ते आवडतय आणि चटणी करायला पण मिरच्या ज्या आणतोय त्यावेळेला वाळत घालून, जेव्हा भरताव ते खाली असं राहतय बघ बुक्का.. जरा जरा मिरची तुटलेली या, त्याला काय म्हणतात की, चिली फ्लेक्स
हा.
तसल ते गोळा करून ठेवते मिरचीच, थोडं थोडं राहिलेलं बी अस. त्यात आणि तुटक्या तुटक्या, मिरचीच कण असतय ते घालतोय त्यात, पापडात होय छान लागतय, जिर बीर काही घालत नाही, मी जिर पण नाही घालत आणि तीळ पण कधी घालत नाही.
हा हा.
म्हणजे एखाद्या वेळेस उपासाला पण, उपासाला चालतय ना, जिर तीळ कुठ चालतय उपासाला?
होय होय. जिरं चालत नाही तिकडं, हा कोल्हापूरच्या साईडला ना जिरं चालते मोहरी चालत्या हळद चालत्या उपवासाला त्यांच्या तिकडं.
काय माहित बाय, मी मिला नाही चालत मी बी नाही खात.
आमच्यात पण नाही चालत, आणि कर्नाटकात तर मीठ आपलं साध नाय त्यांच असं मिठाच खड असत्यात उपवासाच ते खड वापरत तेनी उपवासाच मिठाच खडं म्हणून असतंयं. हा नाही नाही बारीकच असते, त्याला मिठाचा खडा असं म्हणत्यात तेनी.
संधव मीठ असलं ग मग.
ते काळं मीठ नाही, आपल्या मिठासारखंचं अस ते मी खाऊन बघितलंय ते. फक्त ते असं तुम्ही कसं चहा पावडर कसं वजनावर मिळते म्हणलं, ना सुट्टी तस मिळतयं ते सुट्ट मीठ. पुडा नसतो, त्याच पॅकेट नसते हा सुट्टा असतयं. तेवढंच पाच दहा रुपयेच आणत तेनी.
अस असलोय.
हा फक्त एकादशीला तेन अस.
हा हा उपवासाचं मीठ.
उपवासाचं मीठ.
ते सैंधव मीठ पण असतेय कि, तेे कसल असतय फक्त तो उपसाला घालतात बघ.
मग तेच काय सैंधव.
सैंधव मीठ म्हणजे, खडा वा नसतात ग ते बारीकच असते की.
त्याला सैंधव आणि काळं मीठ ते वेगळं ना?
हा काळ मीठ वेगळं अ पिंक सॉल्ट वेगळं, गुलाबी कलरचं मीठ पण असतयं ते पण वेगळं.
होय होय, आमच्यात ते गुलाबी कलरच आणि काळं मीठ हाय ते मठ्ठयासाठी आणलेलं.
थांब चल सांगते ठेवू काय?
हा